हॅलो
हॅलो
हा बोला हा आहे की
हा हा
म्हणूनच म्हटलं लागोपाठ करताय का
हा हा यात्रा म्हणलं जाताय का नाही कुठल्या यात्रेला.
मध्ये उन्हाळ्यात आमच्या माहेरीची होती तिकड गेलो लो.
हा हा म्हणजे आता जवळ कुठली.
आता कुठली आषाढ महिन्यात हे देवीसनी कुठल्या तर ते. जायचं.
अ श्रावणातच की आता मग.
आता श्रावणात काय मग आमच्या इथली पण असत्या.
हा हा.
ते दंडोबाच्या डोंगरा वरती असत्या.
हा हा.
माहेरी पण ते चौरंगीनाथाचं मंदिर आहे ना.
हां.
मग तिथं पण असते दर सोमवार दर सोमवारीपेक्षा शेवटच्या सोमवारी लय मोठे असते.
हा हा.
तिथले आसपासचे लोक सगळे येतात गाड्या वगैरे करून असं. सहली मुलांच्या ते
कुठलं देऊळ आहे ते
चौरंगीनाथ ते नाथ नाही आहेत का नवनाथाचं पुस्तक आहे बघा त्यातलं चौरंगीनाथाचं मंदिर आमच्या गावात
हाय काय
त्याची यात्रा होय. त्याला हे म पर्यटन स्थळ म्हणून असं हे झाले की जाहीर झाले. आमच्या गावात हम्म.
हम् हम.
असं पु असं मोठ्या डोंगरावरती येते मंदिर.
हां.
आणि ते मग. ह तिथं ते शेवट सोमवारी मोठी यात्रा भरते.
डोंगर आहेत तिकडं गावाकडं तुमच्या.
होय आमच्या इकडें डोंगर आहेत आमच्या इकडे भरपूर पाऊस पडतोय.
कुठल्या गावाला.
सोनसळ कराडजवळ आहे आमचं ग पतंगराव कदम माहित आहे. त्यांचं गाव आहे ते पण सोनसर.
हा हा.
ते माझं माहेर आहे पण आम्ही पहिल्यापासून कसं सांगलीत राहायला होत. आमचे ललेस्टेत होते ना कामाला.
वडील.
हा.
हा हा.
आता आई वडील गावी असतात आणि भाऊभऊज इथं असते असतात. भाऊ भावाला भावाला सोन्या चांदीच दुकान काढून दिलंय ना.
हां हां.
मग ते हेतच असत.
हा हा.
माई वडील कसं शेती होय जातोय की. आता नारळ त देवांना द्यायला लागतेच की. शक्यत आम्ही जास्त सांगली च जातोय.
हा.
असं मग यात्रे ते. वगैरे असल्या की मग तेवढं मग गावी जायचं आपलं नातेवाईक
म्हणजे कराडत कुठला तालुका म्हणलं
आम्हाला तालुका कडेगाव येतोय
कडेगाव ह हां
कराडनी आपले हे तासगाव खोटे एकंद वगैरे कसं आहे ना तस कराडा आमच्यापसन एक बारा किलोमीटर आहे
हा हा कराड मोठं गाव आहे तालुका आहे की
होय होय होय म्हणजे परवा आम्ही एकदा गेललो तेव्हा बघितलं पहिल्यांदाच बघितलं कराड
कराड मोठी सिटी आहे
हो मोठी सिटी आहे
वगैरे ल मोठे मोठे आहेत तिथं
होय होय आणि तीत न मक पाटण सातारा
हा मग ते तिकड मग पुन म्हणजे कराड अस हे झालं की सात तरात सगळ्या मोठे मोठ्या सिटी लागतात पुढे.
हा हा.
पुणे तिथे मग जवळच आहे.
हां हां ह.
त्यामुळं अ ते उमरज वगैरेेत तिकडेच येतय ना.
हा हा कराड तालुक्यात.
हम्म
हा
भरपूर नाही आम्ही इकडून तास वरूनच जातो आम्ही
हा हा
कारराड पुढं राहतय आमचं गाव अलीकड राहत
हा
तरी आमच्या गावाला जायला दोन अडीच तास ला
होय तीन तास लागतात
होय बस न म्हटलं तर म्हणजे आमचं आमचं गाव आहे ते एकदम छोटी छोटच आहे ल काय सुविधा वगैरे नाही
हा हा म्हणजे डोंगरातय म्हणताय तुम्ही ते काय
हा हा म त सिटी ह गाड्या कशा टाइम टू टाइमच असत ना खेड्यात खेड्यात कुठल्या सारख्या त्या एक दोन चारच बस आहेत बघा आमच्या गावाला नाहीतर मग काही नाही मग गेलं तर असं गाडीवर एसटी न गेलं तर आज जाऊन आज यायचं माघारी आहे आमचं काय गाऊन हं मग
म्हणजे आडवळ नाही काय
हा राहायलाच लागते
हा हा
हल तर
बरं आहे मग त्यानमित्तानं राहाल तर येते
आणि अस ह्यान गाडीवरन गेलं की मग मात्र सकाळी जाऊन संध्याकाळी माघरी येले येते
तरी पण टू व्हीलरवर न म्हटलं तर जास्त वेळ लागत असेल
होय दोन अडीच अडीच तास लागतील बघा टू व्हीलर वन
हा मग असं पाणी वगैरे तिकडं
होय भरपूर पाणी पाण्याचे स डोंगर होय डोंगर असल्यामुळे चा भरपूर पाणी आणि आमच्यात उन्हाळ्यात तर करवंद वगैरे ले लागत्यात.
म्हणजे अस ते अ नळाच नदीच कनेक्शन आए
वेर येत वेर येत
मग प्यायला पण विहिरीचच?
होय
विरच पाणी एकदम मस्त प्यायला.
आणि त्याच्या म्हणजे गावालाच मोठीच विहीर आहे ना.
आणि डोंगरा कडला असल्यामुळे पाणी गोड असणार ये विहिरीत.
हा गोड पाणी.
हम्म
जरा ते आपल्याला सवय नसल्यामुळे जड वाटते विहिरीच पाणी
हा
पचायला ते ना आपल्याला आपल्याला कसं नदीच्या विहेर पाण्याची सवय आहे ना
होय
ते विहिरीचं पाणी जर आपल्याला पचत नाही जड म्हणजे हे वते हो, हा
आता आमची मोठी बहीण ये ना ती पहिल्यापासून जस तिच लग्न झालये तेव्हापासून आता पंचवीस वर्ष झाली ती विहिरीचच पाणी पेत्या.
हा
मायरला जरी आली तर ती तीन दिवसच पाणी सोबत घेऊन येत्या.
ला म्हणजे ते सवयच झालेले अस
सवय झाल्या त्या आणि तिला अकवाच पिल्यावर किंवा अस बाहेरच पिल्यावर क नाइ पोटतीच बिघडते आणि लग्नाला ते गेल तरी पण ती बाटली सोबतच ठेवत्या पाण्याची. हा पण विहिरेच च पाहिजे तिला.
हा हा हा ह तेच कस त्यांच्या शरीराला सवयच झाली ओ.
सवय झाल्या आणि पतऱ्याच्या घागरी पहिला असत असायच्या माहितीय का पतऱ्याच्या त्या पत्र्याच्या घाघरी त्या विहिरीतन ती उपसून काढून आणत होती बघा वर. त्यामुळे त्या विहिरी सवय झाले त तिथलच पाणी पित्या आणि दारातच विर ये ना.
हा हा हा हा
मण आज पण येतय की रोज
हां
पण ती प्यायला तिच्यापरती ते आणणारच तिथन.
हा हा हा ह
किती वर्ष झाल बगा आता ती पंचवीस वर्ष झाली.
म
तेच पाणी पित्या
ह ह ह सवय झालीय ना
सवय झाली तिला. आता परवा तिकड नागेवाडीला गेलेली
हम्म
तिकड विट्याकड
बेट्याकडे आहे हा आमच्या भाऊजची बहीण आहे नागेवाडीला.
हा मग त्यांचा आमच्या भाऊजींच्या ह मामा मामा डॉक्टर होते ना ते मग.. ते डॉक्टरांच्या घरी गेल्यावर पण ती विहिरीतलंच पाणी. मी म्हटलं आता गेल्यास आता डॉक्टर घरातच आहेत. त्यांना दाखवूनच ये म्हणलय दुसरं पाणी पिलं तर चालते का म्हणून..
त्या मी तेच पाणी पिणार.
नाही ते सगच झाले आमच्या पण बहिणीला त्यांच्यात बोर बोरच पाणी असते
मग तिला ते आमच्या बहिणीच्या तिला ते बोरचच पाण्याची सवय आहे बघा तिला असं दुसरं पिलं का नाही लगेच तिचं पण पोटचं बिघडते म्हणजे कसं. गच्च गच्च गच्च असं होते त्याला हा त्यामुळं. ते होत हेच होत नायी
पडलेले असते होय
हा
मला पण एक सवए कशी ये माहितीये का?
हम्म
पाणी प्यायची ते सवय नाय
हम्
पण चहा चहा करताना नाही सकाळी आता आईकडे जरी गेलो मग मी उठायच्या आधी कसं आईचा भाऊजीचा चहा झालेला असते.
हम्म होईच की.
कुणाच पण चहा दोघीच पित्यात त्या आणि पण मला मी जव्हा उठते तवा मी आंघोळ केली की आईला पहिला चहा करायला सांगते कारण आईचा आजचा चहा प्यावा वाटतो
हम्म
खरं ती पातला धुतल्या शिवामालाच्या दुसरा करायचा नाही.
ह ह
तेच करते चहाच्या पातेल्यात पावडर टाकते
हम्
म्हणजे पावडर हे करताना नको म्हणते मला ते चहा द्यायचं आणि माझी एक म्हणजे एकच वाटी पेला आणि इथं पण तसच आहे मला त्यानच पेणार इथं पण तसच आहे.
हा
मग आणि मी चहा पिते त्यांना दुसऱ्यां कोण पाणी पण प्यायचं नाही.
हा
म आता ती नातव आल्यावर जरा पाणी ते पाचते आमची मुलगी त्याला.
हा हा
खरं मी ती मणाय म्हणते त्यात मी चहाच पिणार
हम्म हम्म हम्
असं झाले एकाच भांड्याची सवय झालेली होत्या हा. आणि तिथं माहेरात गेल्यावर पण ती एक. वाटी माझी ठेवलेली असते त्या बाजूला ही कोण घ्यायंच नाही म्हणून सांगून येते मी त्यासनी.
हहह हह
मग जेवणाचं ताडबीट असू दे्या काय पण चालं पण चहा प्यायजची वाटते तेवढीच.
हम्
कप पण नको किंवा ग्लास पण नको काहीच नको तीच वाटी पाहिजे. असं सवय ये आहे बघा.
ते आता कप अपेक्षा नाही फुलपात्र्या नसत चहा काय खणा ते सवय झाल्या
सवय झाल्या मला इथं काचच्या ह्याच्यात प्यायची सवय झाल्या बघ
हम् हम्म हम
काच कपात किंवा ग्लासात फुटत्यात हो आव लय कप माझं तर ले कप फुटत्यात.
हा त्यामुळं ते आपण आता फुलपात्र्यात वापर होतो
होय म आणि आमच्या चहा पण कोण पेतना आम्ही एकटीच चचा पेत्या
होय
पण तरी पण कप् फुटत्यात.
हम् हम हम हं
कोणत आलं तर काढतेय कप आणि ते कप देऊन भांडी देऊन ठेवायला गेलं किती पडत्यातच
हमकच भांड्यात घेतलं ग. खपचांड
कप फुटतात हा एक दोन कप तर एका टायमाला फुटूनच जातात.
मग ते त्याला सेपरेटच धुतलं पाहिजे अस केलं पाहिजे.